बोला बोला?
हा हा.
काय म्हणता, काय चाललं.
काही नाही आता स्वयंपाकालाच लागायचय
काय करताय मग एकादशीचा.
आता वडे बनवायचे थोडा साबुदाणा होता थोडा परत टाकला म्हटल थोडासा भिजल तो.
ओके- ओके आमच्याकडे झाला सकाळी साबुदाणा वडा आता बघर आमटी.
हा ना.
हो- हो.
हम्म.
उपवास म्हटला की उपवासा दिवशी जास्त खाल्लं जात उलट इतर दिवसापेक्षा हो .
पण कसं पोळी भाजी करून भाजूला होऊन जातं पण तिथे कंटिन्यू गॅस समोर उभच राहावं लागतं.
तेच ना.
रोजच परवडत पण उपासाच्या दिवशी नाही परवडत.
हो नाही परवडत खरंच काय बनवू काय बनवू असंच असतंय डोक्यात हे बनवू काय ते बनवू काय. तर सगळ्यांचा उपवास असला तर बरा असत अहो पण एखाद्या का नसला उप त्याला परत स्वयंपाक बनवा मग हे करा.
ह ना आता आमच्या पण पोरांना उपवास म्हणजे त्यांना करावंच लागेल बहुतेक पोळी भाजी काहीतरी.
हा- हा बरोबर आहे
आवडतं तसं मुलांना पण बघू आता.
ह मुलांच कस मन लहरी असता खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही असं असतं मुलांच.
तर एवढं एवढं हो ना पण मग बाकीच्या जास्त करा त्यांचं पोट नाही भरणार.
हा मग तेच असतं ना नाही केलं अश मुलं पण असं इतके असत ना ज्या दिवशी काही करत ना आपण दिवशी मागतात आणि बनवलेल खाणार नाही माझा मुलगा ऐवढा आढव आहे ना जेव्हा मी काही करत नाही ना.
हा हो ना.
अस.
ब .
चहा वगैरे झाला की नाही.
हो चहा झाला आत्ताच.
ओके चहा का साखरेचा पिता तुम्ही की गु गुळाचा असतो तुमचा चहा. हो आम्ही घरात आमच्या गुळाचा कसा ऍक्च्युली आमच्याकडे चहा घेत नाही आम्ही फक्त शनिवार रविवार असतो आमच्याकडे चहा.
अरे वा चांगली गोष्ट आहे
मग इतर दिवशी फक्त मग ब्लॅक कॉफी असते.
हा ना. हम्म ते आता नवीन गेले होतात का तुम्ही गोकर्णी बघा गोकर्णीच्या फुलांचा. ते पण म्हणजे पाण्यात उकळून त्याच पण खूप छान आरोग्यदायी पण असतो. तो चहा प्यायले गोकर्णीचे फुल असतात ना ते जांभळ्या रंगाची बघा हा ते ती पाण्यात उकळवायची हो. उकवलायची खूपच जांभळा कलर येतो छान आणि मग त्यात थोड स आहे ना मध टाकायचं
मध का अच्छा हा मध काय आयुर्वेदिक असं मध टाकू शकतो काही प्रॉब्लेम नाही. आम्ही ब्लॅक कॉफी पितो ब्लॅक कॉफी पण छान असत. ब्लॅक कॉफी मध्ये तुम्ही साखर वगैरे काही काहीच नाही दूध पण नाही काहीच नाही फक्त पाणी गरम उखळायची मस्त ती त्यात हवा तुम्ही आलं टाका थोडसं आलं त्यानंतर गवती चहा टाकले ना ती सगळं पौष्टिक शरीरासाठीच्या त्याच्यान वजन पण कमी होतं ना आपलं.
हो घेतात म्हणजे एक्सरसाइज आमच्या घरी पण घेतात. ब्लॅक टी आवडतो, हम्म.
हा हा. साखर दिसात म्हणजे साखरांच्या पावडरच सर्वात, म्हणतात ना ते स्लो पॉयझन आहे. ते तर घ्यायलाच नाही पाहिजे. पण आपल्या लोकांना तेच जास्त आवडतं, चहा म्हटलं की बापरे, नाईंटी पर्सेंट लोकांना चहा खूप खूप आवडते खरंच.
हो.
माझ्या मायरी तु, माझ्या मायरच दिवसातून तीन ते चार वेळेस चहा होते. इतरी आम्ही नाही घेत, शनिवार रविवार जास्त फक्त, पण माझ्या मायरी दिवसातून तीन ते चार वेळेस चहा होतो. शेतकरी असल्यामुळे कसय आहे जरा, शेतकरी असल्यामुळे मग एकाच शेतात काम करताना मला लागतेच त्यांना.
हो.
पण त्यांना काही नाही होत आवो, कारण की सतत कामं करतात ना ते. तर त्यांना डायबिटीस माझे वडिलाना डायबेटीस वगैरे काहीच नाही.
तसं त्याचं म्हणजे व्यायाम पण होऊन जात ना ओ त्यांची हाल
हो तेवढं स्ट्रगल त्यांचं होतं, त्याच्यामुळे काही नाही. आपण कसं बसून बसून मग आपल्या लवकर आजार होतात. डाबिटीज बी पी.
आणि कसं त्यांचं एकदम असं नाही का, अ खाणं पण तसं आहे ना.
हा तेच ना मग, हेल्दी म्हणजे बेच भाजी भाकरीच खाता, पण ते सर त्यांच्या शरीराला पचतात त्या गोष्टी कारण का त्यांच तेवढं आहे, तेवढं काम आहे, आपण ते जिम लावा, काय करा, कायच उपयोग होत नाही त्याचं विदाआउट जिम तेवढं व्यवस्थित राहतं पौष्टिक आहार वगैरे सगळं.
हो, बरोबर आहे ना.
आसं, जेवढी तुमची रिलॅक्स
, आपण आता एक दिवस काम जरी गेल तरी जेवण नाही जात. आपल्याला असं हुन जातं, तसंच असं जेवढं आपण शरीराला जेवढा तणाव देऊ, तेवढं जेवण पण आपल्याला जास्त जाईल.
आणि आपलं काय जंक फूड जास्त खातो ना आपण, पिझ्झा खा, हे का, ते खा, बर्गर खा. नाही म्हटलं तरी आपण खातोच ते.
हा हां.
असं त्याच्यामुळे पण गोष्टी असतात.
दुखतात अजून तर म्हणजे काहीच वय नाही, नाही का हात पाय जॉईंट्स, कंबल दुखी होऊन जातं.
अहो तिसऱ्या महिन्यात कंबर दुकुन चालून जातो तर, आणि आपल्याला आजुन आजुन पण शेतात कष्ट करतात तरी त्यांना
हा हा हा. आण आता डिलिव्हर मध्येच म्हणजे किती म्हणजे आता तर आपल्याला एक एकच मुलं तरी आपण एवढं जाम झालोय. धा आधी म्हणजे, आसायचे चार चार पाच पाच.
प तुजं सीझरय का नॉर्मलय मग?
नाही नॉर्मलय माझं.
अच्छा, माझं सिझर होतं. माझ, आम्ही सुद्धा पाच भाऊबंडे, पाच भाऊबंडे आम्ही.
हो का आम्ही
तरी माझ्या ला पाची नॉर्मल झालेली आहे, माझ्या इथे कडक आहे ना अजून सुद्धा.
हा ना, आही पण म्हणजे माझ आईलापण नॉर्मलच, मणजे स्व तेवा कसं नॉर्मलच होतं ओ, सीझर म्हणजे
हा त्या नॉर्मल नव्हत्या तितं कारंकी बायकाचे तेवढे व्यायाम पण व्हायचं ना तस आधी बायकाने किती त्रास होता किती कामं राहायची. आता आपल्या कुठे प्रेग्नेन्सी म्हटलं की आपण बायका आता आराम करतो प्रेग्नेनसी मध्ये. मग आणि डॉक्टरला क तीन च्यार महिने सांगाता की तुम्हाला बेडरेस्टची गरज आहे हे आणि ते-
हम्म हम्म हम्मं. नाय तेव्हा म्हणजे कसं तेव्हा म्हणजे असं सीझर झालं तर खूप आश्चर्य वाटायचं लोकांना पण आता नॉर्मल झालं कि खुप आश्चर्य वाटतं अस हुन जातं.
आत्ता नॉर्मल म्हटलं तर बापरे तुझ नॉर्मल झाला अशी गोष्ट कारण की एटी परर्सेंट आता सीझर व्हायला लागली ट्वेंटी पर्सेंट नॉर्मल व्हायला लागलेत आता.
हं म्हणजे डॉक्टर पण सिझर आसतात ना त्याजा . नाय घेत.
बायका पण तेवढा स्ट्रगल दाखवत नाही ना की मला नॉर्मल करायचंय म्हणून हे करा काहीच नाही ना. त्याच्यामुळे मग डॉक्टरांत इझीबीय ना सिझर करणं.
काही काही स्वतः म्हणता माझं सिझर करून घ्या.
हा कारण की आता माझ स्वतः च सिझर कारण की मला नऊ महिने भरले तरी मला पेन वगैरे काही कळा वगैरे काय म्हणतात ना ते मला जाणवलंच नाही कधी. जेव्हा माझ्या गर्भाचं पाणी हे होतं ना गर्भ हे झालं होतं म्हणून डॉक्टर सांगितले तुम्हाला शिजर करावच लागेल. नाईलाज ते आम्हाला करावच लागलं वाट बघितली असती तर गर्भाच पाणी कमी झालं असतं.
तिला पण म्हणजे आसं दुखलंच नाय. तिला म हा ती स्वतः ऍडमिट झाली.
पूर्ण गेला माझा मी म्हणजे ऑफिसला
हम् हम्म.
शेवटच्या महिन्यापर्यंत जॉब केला मी आणि सात मग लगेच सहा दिवसानंतर माझी लगेच डिलेव्हरी झाली. म्हणजे एवढं स्ट्रगल करून पण मला नाइ झालं असं पेन वगैरे काहीच नाय झालं.
हम्म.
. खुप काही काही हे बट हे करान ते करान बसूनच फरशी पुसा काय नाइ सगळं करून पाहिलं होत मी नॉर्मल होईल असं होईल तसं होईल- पण काही नाही तसं. भगर आमटी करतेय बेटा अच्
आता कसं डॉक्टर पण जास्त रिस्क येत नाही ना
हा नाही डॉक्टर तर घेतच नाही आता र नाही घेत- पेशं काय झाल मग त्याच्या येईल ना-
हम्म बरोबर आहे ना-
त्याच्यामुळे-
म्हणजे बाळ आता कधी कधी म्हणजे असं होतं ना बाळ पण अडवा असतं किंवा मग ती नाळ असतं-
हो ते ही पण आता आजकाल- इतक्या सोयी तुमच्या झालेल्या आहे ना आता तुम्हाला बाळ सोनोग्राफी दिसून पण जात कसं आहे. काय किंवा तर काही इफेक्ट डिफेक्ट आहे का काही आधी आधी नसोध असं काही- आधी मुलं अपंग पण असायचे तरी कळायचं नाही.
आता आपल्या वेळेस कुठ सोनोग्राफी काही होतं- हो ना तरी आपण हो ना- आधिचे लोक आस गोळ्या वैगेरे पण काही जास्त घेत नव्हतं. ते आता आपल्याला पहिल्या महिन्यापासून सगळं- नॅचरल असायचं- आता पहिल्या महिन्यापासन झाल्यापासून हो बाबा
मुलं एवढा एडवन्सतना आपल्यापेक्षा जास्तना समतं सगळ्या गोष्टी-
हम्म आता मोबाईलचच घ्या ना किती म्हणजे त्यातले फीचर आहे का मुलांना माहितीत
हो हो आपल्याला माहती मुलांना माहित असत- पण आमच्या घरी बर आहे माझ्या मुला आम्ही मोबाईल दाखवत नाही त्याला आवडतच- म्हणजे त्याला माहितच नाही मोबाईलचं काही- नाही बघत ना तू मोबाल हा तू बघतच ना मोबाईल- आणि आम्ही बघत असल की आम्हाला सांगतो मम्मा मोबाईल ठेव- बाबा मोबाईल ठेवा, डॅडी मोबाईल ठेवा असे डॅडी हो त्याला मोबाईलची सवय नाही लावली टिव्ही बघतो थोडफार जवताांनी वगैरे- पण मोबाईल नाही मोबाईल ते बिलकुलच नाही त्याला-
हम्म हम् हम् त्यासाठी मी बंद ना मा थोडा फार द्यावा लागतो- नाही तर मग खूप बोर होवून जात-
मग ते असं आमचे सासू सासरे कसे त्याला खूप वेळ देता त्याच्यामुळे ते खूप जास्त बोल- तो पण तो इतके प्रश्न विचारतो ना तो बापरे-
आपण आमचं पण् तसेच कंटिन्यू हे असच का? ते तसच का? सारखं त्याच चालूय-
पण त जिज्ञसु पाहिजे मुलं विचारायला पाहिजे ही गोष्टी-
त्याला- चालू तर काय आहे काय जंतर नंतर आणि काँग्रेस पार्टी काय आहे? आणि सोनिया गांधी कोण आहे?
बरोबर आहे विचाराच पाहिजे मुलांनी ते स त्या गोष्टी करळणार आहे की अरे-
आणि त्या आजच पण काय करायचं आपण ते पण इतकं प्रश्न पडत ना- पार्लिमेंट म्हण- आणि त्यांचं असच का? आणि पार्टी म्हणजे काय म्हणजे इतके क्वेशन व क्वेशचन म्हणजे
अ मुलांच असतच बाबा कधी चार लोकांच होते अस कश प्रश्न जात नाही इनबॅलेसिंग त्या असं वातं त्यारे या अरे काय विचारता असं नाही का मुलांच खूप आवड असत.
हा बरोबर आहे.
मान मुला प्रश्नचाल मानत आप मु नाही बोललं तरी असं असतं की खूप बोलतो. असं पण बोलू द्यायचं मुलांना नाही का जेवढं ते बोलतील ना तेवढं चांगलं.
आता कसं आता उलट बोलतात त्यां जसे मोठे मोठे होत जातात ना मग तसं त्यांच बोलणं कमी होन जातं.
भीदी सोडू झाला पोरांच्या स्कू ला जायला लागले ना गोष्टी मगग, नाही हो तेवढ्या मुलांच अस त्यांची हा त्यांचे क्लासेस त्यांची गोष्ट त्यांच्या जबाबदारी वाढून जातं आपल्याक्ष त्यांच्यावर जास्त बळडन असतं.
हा आं बरं चालेल ताई धन्यवाद.
हो चला हो.